अॅलो शुभ सकाळ
काळ
ह नमस्कार कसं आहे तुम्ही
बढ्या येत
हा हा काही नाही म खूप बोर होत तर म्हंटलं चला त थोडसा का गेम खेळू काहीतरी समजतच नाहीये बाहेर गेलं तर ऊन आहे घरात बस पूर्णपणे घरातले गेम खेळून खेऊन पण बोर झालो हम्म हम्म तेच विचार करत होती इंडोअर गेम खेळ इंडोअर गेम जे आहेत ते बसून ते कस एका ठिकाणी बसूनच खेळाव लागतात आणि त्याला सोबत पण लागतात तुम्हाला कोण कोणते इंडोअर गेम माहितीय हॅलो हा मला इंडोर गेम खेळायला पण फार आवडते आणि आउटडोअर पण खेळायला आवडते इंडोअरमध्येध्ये जसं इथे सापसिडी
हां लूडो
ड आणखीन चेस झाला चेस कॅरम आणखीन ते नवीन आणखीन दोन तीन नवीन
पते आता टेबल टेनिस
हा ब आणखीन ते बिझनेस म्हणून गेम आलेय
हा
आणखीन ते टावर बनवतात अ बघा ते एक अ पूर्ण ब्लॉक उडन ब्लॉक म् ते अस पूर्ण टावर बन मग त्याच्यातून एक काढत जायचा ब्लॉक
हा हा
ते ते पण एक आहे हा गेम अस घरात खेळणारे गेम अ आपण पूर्वीच्या. पूर्वीचा काळी एक ते चिंचोक्याचा पण गेम. खेळायचं बघा माहितीये तुम्हाला.
हा ना चोपट ते हा.
हा हा तो पण छान आहे, मला तो, मला तो खूप रा आवडायचा.
हा टाइमपास पण होऊन जातो दिवस पण चांगला जातो त्याच्यामध्ये.
बरोबर एक आणि एक ते राजा राणी चोर श पाई तो पण फार मस्त आहे हा मस्त आहे हा. त्यांनी काय होते बुद्धी शार्प होत्या.
हा बुद्धिमत्ता.
जेव्हा ते बाहेर दुपारी खूप ऊन असतय. त्यावेेळेस दु पण नुसतं टी व्ही आणि मोबाईल पाहिल्या पाहिल्या पेक्षा बरं आहे, की काही. गेम असे मुला ना शिकवायला प आजकाल हम्म. टी व्ही पण पाहून पाहून बोर होत.
हा.
तर तेव्हा. सगळे जण मित्र सगळे फॅमिली. मी आणि मित्र म्ह जमले की खेळायला छान आहेत हे. गेम. आणखीन एक तो हाऊसही पण निघालेला आहे, तो माहितीय तुम्हाला तिकीट मस्त त्याच्यामध्ये. आणि एक. ते शंभर नंबर असतात. जसं जसं नंबर येतील. तसं ते तिकीट फोल्ड अ म्हणजे. नंबर हा क्रॉस. करायचा. आणि ज्याच सगळ्यात. पहिले कम्प्लीट हाऊस. त्याला फुल हऊसीच विनर मानतात परत मग त्याच. लंच ब्रेकफास्ट आ म्हणजे ब्रेकफास्ट लंच आणि डिनर असे ते. वेगवेगळे असतात त्याचे चार कॉर्नर त्याचे विनर असतात. असंय खूप सारे गेम आहेत आजकाल नवीन नवीन
नवीन निघाले हां.
आणि अ घरात आणखीन थोडा वेळ बस शांत बसूनही ते एक हा गेम होता की एक मेकांकडे बघाय चं आणि डोळ्याचे पापण्या पहिले कोण ल खाली
पडत हा. ते पण हा, तो पण एक गेम हाय.
तो क तो खूप मस्त गेम हाए. त्याच्यात खूप हसायला पण पण येत, ह आणि ते
मोबाईल मुळे काय बुद्धिमत्ता व आपली पूर्ण म्हणजे याच्यासारखी होते.
अ आं.
आणि खेळ खेळल्याने, आपण माइंड फ्रेश पण राहत.
हा त्याचे फायदे खूप आहेत. जसं की, दम शेडात त्याच्या त्यांनी काय होते? आपले बॉन्डिंग वाढतं. एकमेकांसोबत एकमेक त्यांच्या मनात काय चाललंय? कोणाचा स्वभाव कसा आहे? काय आहे? कोणी कशाबद्दल काय विचार करता? खेळता खेळता खूप बोलल्या जातं ना. अ साप. सीडीमध्ये कोणी जिंकलं की कसं हे करत? हरलं
आणि अस पूर्ण भारतामध्ये हा गेम, इंडोअर गेम खेळला जातो.
हा सगळेच खेळ खेळल्या जातात आणि प्रत्येक अ जस भारतामध्ये प्रदेशा वाईज वेगवेगळे इंडोर गेम आहेत, जे घरात खेळल्या जातात. जस घरा दम शर जो गेम आहे. तो मुख्यतः सगळ्या भारतात सगळीकडेच खेळला जातो तो सगळ्यांनाच माहितीय. जसे डमशडत खेळतात आणि चित्रपटाचे नाव गेसकरा किंवा चित्रपटाचे गाणे घेस करा तो ते खूप. चांगला तो पण एक मस्त म्हणजे मनोरंजन करणारा गेम आहे त्याच्यात खूप हयला येत. मला तर हम. अय
खूप सारे गेम आहे असे पण आपण ते खेळले. पाहिजे.
हा खेळतो आपण पण फार कमी झाला त्याचा प्रमाणात कारण हा. मोबाईल टी व्ही आल्यामुळे सगळेजण आपापलं आणि प्रत्येकाला अस प्रत्येकाचा सेपरेट मोबाईल आहे.
तर सगळे बिझी ज्याचे त्याचे बिझी राहतात.
हम्म आणि भेटलं तर हा. हो खेळणारे खेळताताती नाही आणि काय एक असा रूल पणला पाहिजे मला तर वाटते की घरात आल्यावर मोबाईल युजच नाही करायचा. तरच लोक एकमेकांसोबत खेळतील बोलतील नाहीतर जेवताना मोबाईल उठताना मोबाईल
ह हा. हा. हा. खूप चांगले गेम्स आहेत.
नंतर दुसरं एक ऐसा आउट डोअर. पण चांगल्या खेळायला तसे आपले जुने गेम झाले आउट डोअर. आंधळी कोशिंबीर खेळायचो. आंधळी कोशिंबीर म्हणजे डोळ्यावरती रुमाल बांधायचा आणि एकाला गोल फिरवून डोळ्यावर रुमाल बांधून त्याने सगळ्यांना कॅच करायचं तो फार गेम आहे आणि त्याच्यात पण मस्त जुस सगळ्यात पहिले आऊट. हरेल त्याच्यावर राज्य येईल ह तो गेम आहे. एक लंगडीचा गेम होता वन पी लंगडी परत अ आता आताच आताच लगोरी हे सग इकडे आपल्या वेळेचे आणि आपण हे भेंड्या खेळायचो दोरी दोरीवरच्या उड्याच्या भेंड्या लावत होतो आणि आत्ताचे इलेक्ट्रिक म्हणजे आधुनिक गेम आपल्याला गेल्यावर आउटडोर तर ते आहे एक क्रिकेट सगळ्यांचा फेवरेट गेम झालेला आहे आ आयपीएलमुळे तर खूपच गाजलेला आहे. टेबल टेनिस आहे क्रिकेट आहे बॅडमिंटन आहे परत आपलं तो कबड्डी बट्टी तर खूप छान गेम ह कबड्डी महाराष्ट्र त्यातला एक एकदम लाडका गेम आहे कोणी कोणी फुटबॉल पण खेळतात आजकालच्या लहान लहान मुलांना फुटबॉल खेळायला फार आवड रोनाल्डो रोनाल्डो फिरतात रोनाल्डोचे फॅन हं क्रिकेट खेळतात. बाहेरिंग अं साय क्लिंग ची रेस पण करतात. पुष्कळजण सैक्लींग रेस
खूप सारे गेम्स ते पण ते खेळले पाहिजे.
हो ते खेळले गेले पाहिजे ते जपल्या गेले पाहिजे
त्याच्याने आपली बॉडी पण स्ट्राँग राहते.
हां. अ बॉडी स्ट्राँग ते फिट राहते आणि ह आणि वेळ पण चांगला स्पेंड होता म्हणजे त्यांनी काय होते ह शरीरा स्टमिना वाढतो काम करण्याचा स्टमिना वाढतो आणि अ आता हे जे असतात गेम जे एकटे खेळू शकत नाही आपल्याला सगळ्यांच सोबत मिळूनच खेळावं लागते तर त्याच्यामध्ये काय होतं सगळ्यांना घेऊन कस सोबत चालायचं
हां
ते म्हणजे अं आपलं जे एक टीम असते त्या टीम सोबत कसं काम करायचं टीम जितवायसाठी कसं काम करायचं हे समजते बा मी जिंकलो पाहिजे असं नसतं त्याच्यामध्ये जस नाही जस क्रिकेटमध्ये तुम्ही एकट्यानी शंभर दोनशे रन काढले आणि तरी ती टीम जिंकली नाही तर त्या रनला काही मतं
महत्त्व ना हा
एम एस धोनी पण स्वतः म्हणते जर मी कितीही रन काढले आणि टीम जिंकली नाही तर मला त्या रनचे महत्त्व नाही वाटतत ब् आणि नंतर आणि ह्याच्यात सपोज आपण हारलो तरी पण ते कसं हार आपल्याला कशी ॲक्सेप्ट करायची क हा ते पण समजत की जीवनात हा
आपण अजून जास्त काय करायला पायजे चालू राहतात
हा बर बर आहे जिंकणं चालूच राहत. ते हारण ह चालूच राहते. त्याच्यामुळे अ कसं काय आपण त्याच्यात
मानसिक म्हणजे खूप सारे गेम खेळल्याने आपली शारीरिक खेळ खेळल्याने मानसिक एक एकाग्रता पण वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
हा शारीरिक मानसिक वाढ सगळं सगळं एकदाम व्यवस् होत. एकदम व्यवस्थित. म्हणजे ते गेम खेळणं खूप चांगला आहे, आपल्या बॉडी साठी अ आजच्या धकाधकीच्या जीवनात तो वेळ काढून. स्वतः गेम खेळणं हा खेळण महत्त्वाचं आहे. आपण करू काही तरी मस्त एखाद्या वेळेस ठरवू सगळे जण मिळून गेम खेळू.
ठेवळू हा! हो चालेल. ओके हां.
धन्यवाद.
धन्यवाद हा.
हम्म!